वा, काय झालंत.
मी ना चुकून तुमच्या नंबरवर करायचं तर मम्मी नाही मम्मीच्या नंबरवर करायच तर तुमच्याच नंबरवर कॉल केलं मी.
अरे माझ्या नंबरवर, माझ्या नंबरवर करू शकता पण कसं आहे.
पण नाही तोच पण नाही केला नाही केला. जात होते ना ह.
ते झिरो जरी झालं ना सेकंड काउंट झालं ना तिथे. तरी मी चार कॉल पकडायचे, चार कॉल केलेले राहिले तर मग नाही करायचे परत कॉल. मग दुसऱ्या व्यक्तीला पकडायच.
नाही, नाही ते बरोबर आहे तुमचं. पण आपले चार कॉल झालेच नाही. मी काय म्हणजे आता सध्या असं झालं माझ. जसं मम्मीच्या नंबरवर कॉल करायचा होता ना, तर मी तुमच्या नंबरवर केला. चुकून मी माझ्याकडनं असं.
ओके, आवरल.
तर तो कॉल माझा गेला हा आवरलं माझा दुपारी पण संध्याकाळी पण मी. लावल ना तर दोन कॉल असेच गेले माझे म्हणजे समोर च्याच बोलन झाल. आणि मी लावला. तर मी लावल तर कॉल म्हणजे, लागला आणि तिकडनं आवाज येत नव्हता. ता तर ती म्हणे, मी कट नाही केला तुम्ही कट केला म्हण मी तर कट केलंच नाही? तुमचा आवाज मला येत होता. तिनी कठवून तो झाला. अ ते झालं. परत एकीला, ती माझ्याशी बोलली परत तिला परत तेच झालं. म्हणजे जसे तीन कि चार कॉल गेल.
तुम्हाला एक सांगून ठेवते की, असं नाही करायचं प्रत्येक वेळेला त्यांना ती प्रायोरिटी नाही द्यायची. त्यांना म्हणा मी अगोदर करते, मग तुम्ही मला करा.
मी केला अस मी. अ बोलली मी मी बोलते म्हण नाही माझे कमी झालेय हे तुम्ही मला बोलून.
नाही म्हणा, माझं मी आत्ताशी टास्क सुरू केलाय म्हणा.
म्हणलं माझ्या पण नि जाल त्यांना ना खूप साऱ्यांनी गेम खेळलाय खूप साऱ्या लेडी बरोबर! कि ना शेवटचा कॉल म्हणून लावता. कि पहिला आहे म्हणून लावता आणि शेवटचा असतो तर समोर त्याचा कॉलच नाही लागत. असं खूप साऱ्या जणांबरोबर झालं तसं तर ते दोन, तीन कॉल माझ्याही बरोबर झाले असे काही-काही विश्वासू पण असतात. ते आता ते चार-चार कॉल असेच गेले झाले पंधरा आता.
झाले पंधरा?
चार कॉल असेच गेले.
माझा एक कॉल गेला सकाळी असच ते पण म्हणजे गेला म्हणजे! कस गेला तो ती बाई चारशे तेवीस सेकंद झाले अन् फोन. कट करून टाकला पण ति ती म्हणते मी नाही केला मी म्हणते? ते मी नाही केला म्हटलं जाऊ दया नेटवर्क,
आता तेच, नेटवर्क प्रॉब्लेम खूप येतोय कारण माझा फोन लावला मी, अ समोरच्यानी उचलला की उचलल्यानंतर तुरंत फोन म्हणजे असं फोन कट झाला नाही. इकडन केला आणि तिकडन केला आणि कॉल गेला.
कॉल आउट होन जातो ना तुरंत तुम्ही क कट झाला म्हणजे कॉल कट अस.
बरोबर आहे.
हम आता हे ट्वेंटी सिक्स पर्यंत म्हणत पूर्ण करायची तीस कॉल.
हम्मं,
अच्छा.
सव्वीस पर्यंत तीस कॉल पूर्ण करून टाकायचे.
हम्म.
जेवढं पॉसिबल होतील तेवढ्या बायकांना दुपारी पण थोडस ट्राय करायचं ही तुमचं ऑफ हाय का? शाळेमध्ये वेळ भेटला तर.
शाळेमध्ये नफ्वा मला ना मोबाईल जमा करावा लागतो ऑफिसमध्ये.
ओके.
हम्म मोबाईल नाही ठेवू शकत स्कूल मध्ये,
त्यांना मला दहा मिनिटं दहा पंधरा मिनिटं एक कॉल करायचा आहे. हो ना म काय तर.
हा कसं काहीतरी करावं लागल उद्या मला. अ जस एखादं तिकडं आणि एक घरी फ्री आल, मी ते लावलं नाही अजून ना इन्फॉर्मेशन कारण त्याच्यावर क्लिक आवाज पण नाही होते माझ इन्फॉर्मेशन टाकायला. बँकेची डिटेल मला असं वाटत सफिशंट नाही अजून हे झालं नाही असं वाटतं मला. जितके सेकंद त्यांना पाहिजे ना, तितके नाही झाले.
नाही नाही त्याच्या सेकंद काउंट वगैरे नाही करत. माझे तर नवीन नवीनच म्हणजे माझा पहिलाच कॉल ब्लँक गेलेला आहे, माहिती का झिरो सेकंड काऊंटचा पहिलाच कॉल. हे तरी आता आपण सोबत होतो. त्याच्यामुळे ऍटलिस्ट तुमचे तरी एक-एक कॉल
ती एक पण बणत होती म्हण माझ्या नऊ कॉल असेच गेले म्हणे, आणि तिचे वीस कॉल असेच संपले, पूर्ण झाले वीस झाले म्हणे पूर्ण तर ती माझ्या बरोबर होती. माझ्या मागं होती ती. तर ती वीस वर पोहोचली, मी अजून पंधरा वरच आहे.
नाही माझ्या याच्यावर आत्ता केलं होता का तुम्ही.
तुमच्याच नंबरवर केला होता मी. रिंग जाते मला असं वाटतं, तुम्हाला रिंग येत नाही तिकड. इकडन जातंय
नाही मगा मी उचलायला गेले, ती कॉल एंडिंग दाखवलं मी उचलत होती कॉल. म्हणजे मी उचलला होता इनफॅक्ट.
अच्छा असं, आता गेला ना म्हण तर म्हणून तर कॉल गेला माझा. लागला होता फोन लागला आणि मला वाटत तो कट झाला. मी लावला होता इकडंन मग तो कट झाला. हा-हा मग
तिकडे डायरेक्ट एडिंग दाखवलं, म्हटलं अरे यार
हं हं झालं ते. का म्हणते. तर मी म्हणजेच ते जेव्हा बनतील, तेव्हा मण टाकू ना माहिती.
हा ते तिथे येत ते, ते बरोबर होत. त्याच नाही लोड घ्यायचं, ते होऊन लागत.
हं- हं.
ते काय नवीन नवीन थोडं आपल्याला एक्साइटमेंट राहते. पण ते करतात बरोबर. हाव मला पण असत होत, माया अंगात लै चाळा होता. मी सारखं त्याच्यावर क्लिक करायची.
मी तेच करते, सारखं पेमेंट वर जाते. ते ते खुलतय का, उघडतय का ते, उघडते का, नाही उघडते ते. पण ये ना यांनी मला वाटत ते काही म्हणत होत्या, की हे ना हे आधी लवकर दोन तीन कॉल मध्येच होऊन जायचं, पेमेंट दाखवायचं ते. आता नाही दाखवतय मला वाटतं अस.
हो-हो, हो-हो मला पण असंच म्हटले बरेच जण.
हा म्हणे आधी आता हे जास्त रश झाल्यामुळे होतय वाटतं, गर्दी जास्त वाढली ना.
हा अजून तर यायचेत लोक. अरे ते दहा ते ते सव्वीस तारखेपर्यंत, सव्वीस तारखेपर्यंत, रविवारपर्यंत सांगितलंय त्यांनी.
हां रविवारी
रविवारीपर्यंत तर टास्क पूर्ण करायची शनिवार रविवार आहे ना उद्या तर हाफ डे वगैरे असेल ना तुम्हाला
नाही ना फुल डे असतो आम्हाला हाफ डे नाही द्यायेत बिलकुल फुल डे हम्म ते टेस्ट वगैरे पण चालू आहे ना टेस्ट वगैर चेक वगैरे सगळं खूप सारं काम आहे ऍक्टिव्हटीज चे व्हिडिओ एडिट वगैरे करायचे टाकायचे खूप सारं काम आहे आता सध्या आणि फंक्शन पण आहे स्कूलमध्ये गुरुपौर्णिमाच त्याची तयारी करायची त्याच्यामुळे शच नाही आताच सुट्टी सुद्धा पॉसिबल नाही
हम्म मी तर घरी बसलेली आहे
तुम्ही म्हणजे घेतले आहे का केलंय
हम्म
करून टाकलं
काय काय
स्विच करून टाकलं म्हणजे नाही जाते का जॉब वर
समजलं नाही मला
जॉब वर नाही जाते का आता सध्या ये असं म्हणते
नाही नाही जॉबवर नाही जाते स्विच करायसाठी मी सोडल ते घरी बसलीय मग मम्मीने एक वा वापरलेली साडी काढली मी तिला फाडून काढलं आणि त्याच पाय पुसणं विनते
अरे देवा
हा तिला म्हंटलं आण मी टाइमपास करते काय तरी हा
जॉब दुसर करताय
हो तर दुसरीकडे चालू आहे बघते मी आणि सांगितलेलं पण आहे दोन चार जणांना कि बघा अस
ते इथे काय सॅलरी चांगला नव्हता श्रीराम मध्ये
नाही नाही बिझनेस नव्हता इथे ॲक्चुली
अच्छा
म्हणजे त्यांचं म्हण असे आहे का बिझनेस ह आणि ते काय व्हायचं कि बिझनेस ते सेल्सवाले करायचे नाही आणि त्रास बॅक ऑफिसवाल्यांना म्हटलं नको यार
त्रास खूप त्रास ते मागच्या जे राहतात त्यांना त्रास होतो बरोबर होते
हा आणि हे फायनान्समध्ये थोडा ना प्रॉब्लेमच असतो तो
उपवास बाबा खूप लोड
म्हणजे बँक ऑफ ऑफिसवाल्यांनी फक्त असं व्यवस्थितच वागलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं राहतं
बापरे तर तुम्ही मग आता तुमचं बीएडच तर तेच बघायच ना त्याच त्या फील्डमध्येध्ये बघा काहीतरी
ना मग दिदी म्हणे कि ते स्कूल मध्ये तुला लगेचच घेत आहेत तर बघ म्हणे काय करते म्हटलं अग ते किती लांब होईल मला मला करायचं तर स्कूलमध्येच आहे म्हंटलं सातपूरकडे
ह् अच्छा लांब पडेल दिंडोरी टू सातपूर ना
किती सार लांब पडेल ते आणि कसं पॉसिबल आहे सांगा बरं मी जायचं कधी म्हणजे असं,, नाही गव्हर्मेंट नाहीये, त तिचं म्हणजे माझं बहिणीचा मुलग जातो ना, ते गव्हर्मेंट आहे. पण मग ती ना दिव्यांग शाळा आहे.
अच्छा. हम्म हम्म हम्म, पण सॅलरी बेस चांगला असेल ना त्याचा?
हो हो सॅलरी वगैरे चांगलं आहे,, तर त्यांचं म्हणणं असंय की तू जर आता केलं ना म्हणे, तर ते डायरेक्ट नंतर परमनंट पण करून घेतील म्हणे असं. पण म्हंटलं रे यार पण त्यांचं टीचिंग तर मला माहिती पाहिजे. मी त्यांना काहीच
ट्रेनिंग देतील ना ते, ट्रेनिंग नाही देणार का ते?
ते ट्रेनिंग वगैरे देतील, पण मग आता ती म्हणे की थांब मग विचारून घेतो ना.
हम्म हम्म, दुसरे फॉर्म आता सुट तील ना,, एप्रिल मे मध्ये फॉर्म सुटतील त्या फॉर्म फॉर्म पण भरून करून ठेवायचं करायचं ना करत राहायचं,, कधी कधी असं होतं ना इकडं पण आपलं काम होवुन जात
तिकडे ते टीईटी वगैरे नाहीये का?
टीएटी
हा टीईटी एक्झाम, टीचर इलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा.
ते, हा ते पात्रपरीक्षा त्याच्यासाठी ना अ ते एज लिमिट आणि डिग्री वगैरे पाहिजे असतं, माझं बीएड नाहीेये ना ते फॉर्म सुटतात तेव्हा करावं लागतं.
अच्छा मग बीएड करून घ्यायचं ना, आता पण होईल बीएड, आमच्या इकडं किती लोकां
आता काय एज माझी निघून गेली न कुठं बीएड करु
नाही नाही कारण कि इथं बऱ्याच जणांनी केलं ना म्हणजे आता माझे दिदीची ननंनबाई आहे ना
ते ना पस्तीस तीसच्या आपण आध पस्तीसच्या मधी करून घेतो ना आ बर आता, आता हा केलं असेल, पण त्या त्यांना काय थोडंसं फ्रीडम असेल, माझं आहे ना घरामुंळं मी खूप वाडकलेली आहे आता शिक
नाही नाही नाही नाही काय करायचं, सांगते मी नाशिकला ऍडमिशन घ्यायचं बीएड साठी,, माझ्या मॅडम आहेत प्रिनसिपल येत्या.
एक्स्टर्नल घ्यायचा असा
हो हो.
थांबा चला आपला वेळ झालाय,, बोलते
ठीक आहे ठीक आहे, मी करते ना
हो हो.
मम्मीच्या ह्यच्यावरच